हॅलो!
हा, तुम्ही पण कार्यावरती जॉईनं ना.
होय होय, हे पण कार्यावरती तुम्ही तुम्ही टास्क
हॅलो
काय म्हटला
एका व्यक्तीला आपण पाच कॉल करू शकतो.
कोन रिसिव्हच करत नाहीत ना, कॉल सतरा कॉल झालते. काल रिसिव्ह केलेली नाही एका व्यक्ती एका मॅडमने केला होता. दोन मिनिट फक्त बोल्या.
हा
कुठे ना
नाही नाही दहा मिनटं बोलायचय तुम्ही मला पाच कॉल केला तरी चाल तुम्ही मला पाच कॉल करा मी तुम्हाला पाच कॉल करते.
होय होय चालते की, तुम्ही कुठं असता राहायला
हो इचलकरंजी मध्ये.
इचलकरंजी कुठं. इचलकरंजी मध्ये च आहे काय
मी पण इचलकरंजी मध्ये च आहे. डेकन चे सिग्नल आहेत
हो हो. तू बोल होय का मी इथं निदाडे मळ्यात असते.
कुठला मळा
लेगाडेमाळा जवाहरनगर.
हां मग जवाहरनगरमध्येच येते की म्हणजे इकडं डेकलच्या सिग्नलच्या इकडंच सायंकल
होय. काय करताय तिकडं काय घरीच.
काय नाही माझं आता बीसीए कमप्लीट झालंय मी आता एम सीए करणार आहे पुढं
स्टूडेंट आहे काय
होय होय स्टुडंट आहे. तुम्ही काय करताय जॉब करताय की घरीच असताय.
मी सोशल वर्क करते आणि पार्ट टाइम आपल कार्यावर हम कार्यावर काम करते.
हा हा सोशल वर्कर म्हणजे काय करता
महिलांच्या होणाऱ्या न्याय हक्कावर, अन्यायावर लढा असतोय माझा डेली.
अच्छा अच्छा म्हणजे माझे काम करते. अ ते विआर मोर कंपनीचे म्हणजे महिलांचे मासिक पाळीवरती काम करते.
अच्छा अच्छा म्हणजे ते सेन्यरिटी पॅड वगैरे असं हेच.
हा हा त्याच्यावरती.
ह हा!
म्हणजे आता जे प्लास्टिक पॅड वगैरे युज करता त्यांना मुलींना कॅन्सर वगैरे व्हा लागलाय ना आणि त्याचे टेस्ट केलं की त्यांच्यामध्ये असं मायक्रो प्लास्टिक सापडा लागलंय त्याच्यामध्ये. त्यांच्या पिशवीमध्ये.
अच्छा अच्छा कुठ अ डोअर टू डोअर करताय कि
काय
डोर टू डोअर करता की असं म्हणजे घरीच म्हजे महिलांना घेऊन मिटिंग वगैरे.
हा मीटिंग कुठं पण असं भेटलं की बाहेर घरी आला तर तसं पण
अच्छा, अच्छा
पण म्हणजे मम्मी सोबत कामतूम्ही आता कं पण सोशल वर्कच करताय तर महिला तुमच्याओळखच्या कोण असल्यास त्यांना पण तुम्ही सजे करून तुम्ही पण काम करू शकता.
हो. मध्ये आमच्या राड होत आमच्याकडे एक
हा हा.
कसं होतंय आणि हे पॅकेट जरा महाग असल्यामुळ कसं महिलांना पंचवीस रुपये जर तीस रुपये चाळीस रुप्येचं वापरायची सवयए. आणि जे आपलं पाकेट.
नाही महाग पडत नाही. आत्ता मम्मी जवळ आहे ना ते दोनशे पंचवीस ला आहे. आणि जर- तुम्ही आयडी काढून घेतला तर दीडशे रुपयाला काहीतरी भेटतय.
हो. आपचे ते भाऊ एक आहेत ते मानलेले भाउ आहेत माझे. ते करत होते ना?
हां. हां.
सलीम बल्ला मुंडाय ते करत होते.
अ ते नाही व्ही आर मोर कंपनीच आहे. म्हणजे आता- सगळीकडं पसरलंय सोडा हे मार्केटिंगच. पण त्यांच्या प्लॅड मध्ये पण थोडंफार प्लास्टिक- काय यांच्या पॅडमध्ये पूर्ण- कॉटन बेस्ड ए. म्हणजे आपलं सर्जिकल कॉटन जे आपण हॉस्पिटलमध्ये युज करतोय ना? ते पूर्ण सर्जिकल कॉटन पिस आहे.
ते आमचा भाऊ करत होता कनी ते पण तसच होतं. टोटल प्लास्टिक मुक्तच होतं. आणि ऑलोविरा ते जेलच हे होतं त्याच्यामध्ये. अ म्हणजे- टोटल हेल्दी होत ते.
हं. हं. यांचं पण तसच आहे. ऑल ऍलोवेरा जेल बाकीचे फूड सप्लिमेंट. म्हणजे किडनी स्टोन वगैरे बाकीचं काय काय असेल तर त्या आजारावरती पण सप्लिमेंट वगैरे सगळं आहे. आयुर्वेदिकच आहे पूर्ण.
मग तेच आत्ता ते भाऊ करत होते तेच असणार आहे. मला म्हणत होते पण कसं असतंय- पहिलांदा दोन तीन ठिकाणी मी त्यांना घेऊन गेले होते. मग ते मीटिंग घेतल्यावर मग ते महाग ए एवढं महाग कुठलं? जायचं की एक एक महिलांचे विचार भुरकटलेले असतात.
होय.
ते अ स्वतःची सेफ्टी बघणार नाहीत पण-
हा. नाही महाग म्हणजे कसं महाग वाटत त्यांना, आता दिवसात न त्यांनी आता जे चाळीस रुपययाच आणतात- ते त्यांना आता दिवसाला दोन तीन वेळा- हा. दोन तीन वेळा बदलायलाच लागतय ना त्यांना?
एक दोन वाार तर दिवस-
दोन तीन वेळा ते ते सॅनिटरीपॅड कंटिन्यू पूर्ण दिवसभर एकच वापरून चालत नाहीत. पण आमच्या मम्मीकडचं ते आहे का नाही ते दिवसभर तुम्ही वापरायचाय. सगळं ऑब्झर्व करून घेतय ते पूर्ण. हा. बारा तासाच एक पॅड आहे. म एकामध्ये टोटल आठ पीस असतात. मग तुम्हाला ते निवांत दोन महिने जातय.
होय होय. पण ते नाही लोकांना पटत नाही हो. कुणाला पट- ते तेच घेतात. क्वचितच एखाद घेतय माणूस ना? अ तुम्ही ट्रॅव्हलिंग कसं करताय की असं? म्हणजे बाहेर जर बाहेर जर मिीटिंग असली तर कसं काय हे करताय? हॅलो. म्हणजे भैर परगावाला ते गाडीवरून जाताय काय?
हां. बस न जातोय गाडी नाही आहे आमची
को कोण आहे कुटुंबामध्ये
आ.
म्हणजे घरी कोणकोण असतय?
अ मी मम्मी पप्पा आणि माझा भाऊ आहे छोटा चौघजणच आहे.
हा- हा नाही आ आई सोबत असल्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेमच नाही सोडा कर.
नाही मी नाही जात माझं कॉलेज तेंन चालू असतय मम्मी करतात‌.
हा - हा - हा.
मग मम्मीला इथं थोडं फर काय मदत अ माझं बी सी ए झालंय आता ए एस सी कॉलेजला आता एम सी ए साठी ट्राय कराले.
हा हा माझी भाची पण आता अकरावीलाय बालाजी ऍडमिशन घेतलेलं.
हा - हा. नाही -. माझं आता मी एम सी एस करणार आहे आता, आता कॅपटाउंड वरती कोणतं कॉलेज भेटेल त्याच्यावर.
आता हे पूर्ण म्हणजे पाच आपण कॉल एक वेगला करू शकतोय.
हा तुम्ही मला पाच वेळा कॉल करू शकताय मी तुम्हाला पाच वेळा कॉल करू शकते. पाच त्याच्यावर एका पर्सन ला नाही कॉल करू शकत.
हा -हा. अ मी बराच किती सतरा जणांना कॉल केलता एकटीनेच रिसिव्ह केलाय.
हा नाही त्यांना पहिला सांगायचं कॉल करू काय म्हणून म्हणजे त्यांना त्यांनी पण अवेलेबल पाहिजे ना जर त्यांनी ऍप ओपन नसेल ना त्यांना कॉल लागत नाही.
होय -होय. ते तर हायचं म नंतर मी मॅसेज केलता ना ग्रुपला म्हणजे कसं हँडल करायचं मला कळेना म्हणून.
हा -हा.
त्या रिप्लाय आल्या आणि नंतर मग दोघी तिघिंचा मग मला मेसेज आला ना. म्हणजे कॉल करू काय असं. म्हणजे वेळ काय कॉल करू काय नंतर मेसेज आला मग मला कालपासून‌.
हम्म - हम्म. नाही माझ्याकडे आता हे मम्मीच आणि माझं दोन्ही पण मिच कराय लागलोय.
हा -हा.
म तुम्हाला माझ्याकडून दहा कॉल भेटतील. म्हणजे मम्मीच्या फोनवर पाच केला आणि माझ्या नंबरवरती पाच केल्या तरी चालेल.
होय- होय. मग मम्मी, मम्मीच्या नंबरवर पण मेसेज करा कि मला.
हा मम्मीचाच फोन आहे माझा तुम्हाला मेसे ज करतो मी त्याच्यावरती पण पाच कॉल केला तरी चालतय म्हणजे माझे पण पाच होतील. मम्मीचे पण होतील. आणि तुमचे पण होईल.
होय - होय. बरोबर आहे कि. ह्या ज्या नॉर्मलच बोलायचं म्हणजे आपलं डेली रुटींग च बोलायचंय ना?
हा असं काही नाही डेलीच बोला तरी चालतय असं आपण बोलायला असं नॉर्मल सहज बोलायचं.
नॉर्मल बोलायच मला ते काय म्हणजे समजत नव्हतं म्हणून मी ग्रुप ला हे केलथा मेसेज केेलता तिला हा.
नाही - नाही. नॉर्मली आपण जसं बोलतय असंच बोलायचं फक्त दहा मिनिटं त्यांचं कंप्लीट व्हायला पाहिजे. म्हणजे हे कसं मॉडेल ला ट्रेनिंग चालू आहे ना त्यांच्या म्हणजे आता ए चाट जी पीटी हे सगळे आहेत, म्हणजे ते मराठीमध्ये माहिती देतात. पण बोलायचं असलं तर मराठीमधन त्यांनी वॉइस देत नाही. आता तुम्ही सर्च वगैरे तेंन केला तर म ते मराठी मध्ये पण येण्यासाठी त्यांच हे ए आय ला ट्रे चालू हाय म्हणजे हिंदी, इंग्लिश वगैर एक आय मॉडेल्स आहेत, पण मराठी नाहिये म हे मराठी मॉडेल साठी काम चालू आहे. म्हणजे आपण बोल्यालो आपल्याकडून जे काय घेईल ते सगळं त्या मॉडेलला ट्रेनिंग चालू हाय जे काय बोलल आपले वर्ड्स तेन सगळं ते कॅप्चर करणार.
हा हा मग ते नंतर आलेलं टास्क केल का पूर्ण.
अ नंतरचा कुठला?
ते अ हे आणि गुगलंच गुगलच
गुगल सर्च ना हा हा तो मला यालागलाय मला आलाय मम्मीला नाही आला.
त्याचं काय हे नाही वाटत बॅल त्याला फ्री आहे ते.
त्याच काय माहित नाही काय सांगितले पण नाही किती च
नाही ग्रुपला ग्रुपला मॅसेज केलय त्यात हाय की फ्री आहे म्हणून. म्हणजे असं त्याला काय बा आपल्याला हे मिळणार नाही इन्कम मिळणार नाही असं सांगितलंय. त्या कॉल साठी अ त्या मॅम यासाठी पण टास्क पूर्ण करायचाय तो काय दोन मिनिटात होतोय, असं म्हणजे काय एवढं काय हे नाही हाय. इझी आहे प्रश्न उत्तर असतात, आपण ते व्हिडिओ पाठवत्यात एकवेळ व्हिडिओ ओपन होतय, नाही होतय मला चित्र पण ओपन झाली नव्हती. तरी पण त्यातच मी बी विचार करून मग उत्तरं पाठवली नायी
हम्म हम्म नाही ते पॅराग्राफ वाचलं तरी समजतयच.
समजतय हा म्हणजे चित्र चित्र तेन पाठवा लागल्यात पण चित्र दिसना त्यामध्ये.
हो ते नेटवर्क प्रॉब्लेम असलं तरी पण तसं होतय, जरा बाहेर आ आला तरी होतय कारण की कार्या ऍपला आत घरामध्ये रेंज येत नाही.
हा हा मग तो पण नंतर मग तुझ्या मोबाईल मोबाईलवर पण आणि एक चार कॉल मी पण करू शकतोय तू पण करू शकते.
हा हा करू शकताय.
हा म मम्मीच्या पण मग तू तुझ्यावर बरोबर पण हे कर मग मला. म्हणजे दोघींच्या ह्याच्यावर
हो होय चालतय आता माझे दहा मिनिटं कम्प्लीट होतील झाले की मी कट करतो. तो मग तुम्ही आता कॉल करा मला. हा मग ते तू नंतर आता तुम्ही कॉल करा आता एकच कॉल करूया उद्या रविवार आहे. उद्या तुम्हाला टाइम आहे का?
व्हय हाय की
हा मग उद्या तुम्ही बाकीचे चार कॉल तुम्ही मला करा मी तुम्हाला करते. हा मग नंतर जे म आणि पाच राहतील ते मग माझ्या नंबरवरून तुम्हाला मॅसेज करते.
चालतय चालतय.